हा काय कराला.
काय नाही आवडला तर चहा वगैरे..
आ होय आमच. पण आवलाता...
हा हा आता स्वयंपाकाची तयारी.
तेर यता...
होय.
हा बाकी काय...
काय नाहीता बाकी. ते सगळं आवडलं...
हा हा.
भाजी राहा आणि नीट वगैरे करून ठेवायचं. हम् काय नाही.
काय नाही बोल चाल्लायच..
हा हा.
हम्.
कुठली रेसिपी वगैरे काय म्हणजे करायला येत म्हणजे आवडत्या.
आता सीझन जास्त करून आता लोन... त्यातच आहे ना. तुम्ही घातलं का लोणचं मग
नाही मम्मीनेच घालून दिलेय आम्ही कधी घातलं नाही ते टिकायला पण पाहिजे ना हात गुण पण असत ना नाही आम्ही घातलं
हा ह
नाही तर मग विकतच आणायचं
होय पण विकतची एवढी टेस्ट नसते म्हणजे आपण घरी घालतोय त्या
हा कसं काय काय घालताय मग
अ आधी आम्ही लोणच्याचे आंबे आणतोय म्हणजे शेतातूनच आणतोय
हा हा
आणि ते आपण आदल्या रात्री म्हणजे घालणार त्या आदल्या दिवशी पाण्यात टाकून पाण्यात म्हणजे रात्रभर ठेवायच ते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते फोडायच आणि ते फोडून झाल्यानंतर ते फोड असतात ना ते फोडल्यानंतरचे लोणच्याची बारीक केलेली फोड त्याला काप पडण पुस् याच म्हणजे चांग हा कोरडे करायचे आणि थोडे प तपसरत ठेवायचे थोड म्हणजे एक दिवस पसर पसरत ठेवले तरच
म्हणजे पूर्ण कोरड होवू द्यायचं ते हा हा
हम् आणि त्याच्यानंतर मग फोडणीची तयारी करायची
फोडणीला काय काय घेताय
अ जिर मोरी ह आणि मीठ ठीक त्याच्यात आपण हळद आपलं तिखट मीठ
हा हा हिंग वगैरे घालताय का मग
काय ते
हिंग वगैरे
हा ते मसाला तेन आसतोय की त्येचा
हा हा
अ लोणचा मसाला पण भेटत बाहेर आपण पण घ घरात तयार करू शकतोय म्हणजे आपल्या ह्याच्यातलंच असते घरातलेच असतात ते
हा म्हणजे आपल्या रोजच्या स्वयंपाकातलं
होय वा
हा हा
तेच असते आणि मोहरी जिर आम्ही मिक्स त्याला बारीक वगैरे करून घ्यायचं ते
ह जरा फिरवून घ्यायचं म्हणजे तसं राह राहतय ना ते
हो हो जला म्हणजे मोठ मोठंच करायचं आणि त्याच्यानंतर मग तेल जास्त लागते ना ते लोणच्याला आपण
होय मुरायला पाहिजे ना ते भरपूर लागत तममध्ये
हो म्हणजे किती आंब घेतले ते हो म्हणजे किती आंब घेतले त्याच्या त्याच्यावर आपण तेल घ्यायच
हा हा म्हणजे एक दोन पन्नास जरी आंबे असतील तरी अ एक किलो लागत असेल का ते
म्हणजे एक दीड किलो तरी म्हणजे लागते कारण ते वर्ष वर् ह म्हणजे तेल जास्त असेल तर जास्त दिवस अस असते ते मगड येनमा
हा हा
कोरड पडलली हि म बुर्शीी ेते ते घालण्यावर पण असत
असते होय ते पाणूक वगैरे पण भरपूर असते ना तिला
होय होय
हे सावली वगैरे काय पडून चालत
होय म्हणजे असं आंघोळ केल्यानंतरच काढायचं ते
रोज हलवायला पाहिजे ते रोजच्या रोज
ह हम् तर मग, तेल तेन कढल्यानंतर तो मसाला सगळं टाकून मग त्या आपण बर आपण चिनी मातीची बरणी किंवा प्लास्टिक ची त्याच्यात आपण ते फ म्हणजे आंब्याच ते वचलेलं असते ना त्याच्यातच ते तेल वतून ठेवायचं.
हम्म्म आणि दररोज हलवायचं.
हा हा एक वर्षभर तरी टिगेल असं
होय होय.
कसं घरचं म्हणजे खायला चांगलं असतं ना, बाहेरचं कसं सारच जास्त असतं त्याच्यात.
होय आणि ते खारट पण जास्त लागते मिठाच प्रमाण जास्त आहे. हो, मग तुम्ही? हा हा.
चटणी वगैरे काय घालत नाही फक्त हाळद घालून करते छान होतय ते
हा हा म्हणजे आम आपल्यात चवी साठी चटणी वे
हा कुणाला चटणी आवडते कुणाला हळद घालून आवडतय
हो हो आमच्या तिथं आजी एक असायची ना ती म्हणजे हळद मोहरे आणि जिर एवढंच फक्त घालायचे त्याला तर पण त्याला चव्हायचे
होय ते चवं लागतय ते कुणाला आवड जे आपल्या आवडीत प्रमाण करतात ना सगळे
होय होय
ह हा बाहेर पण कसं आता लिंबवाच मिळतय माईन मुळ्याचं असतय
होय भेटतेय की, पण ती म्हणजे अ अ खाऊ म्हणजे असं खायला होत नाही ते म्हणजे म्हणजे घरगुती ते घरगुतीच असते.
ते कसं म्हणजे जास्त दिवस पण राहत नाही ना लगेच खराब होऊन जात.
होय होय हम हम. आणि मग काय उन्हाळे पदार्थनी काय केलेत का मग तुम्ही?
उन्हाळी पदार्थ केलेच जे हे तांदळाचे खिचे हे खिचे पापड पा आपले पाप पड उडीत पापड.
हा मग ते उडीद पापड मग तयारपीठ आणले की म
हा तयारच पीठ आणलं आता आपल्या म्हणजे ग गावीच असते ना उडते इकडे शहरात कुठे उडीते वगैरे ते
होय होय
वगैरे आणून मग त्यात ते सगळं साहित्य असतं ना त्याच्यात मीठ वगैरे ह मिरी वगैरे सगळं असत द्या आणून अ मळून घेतलं जरा घट्ट घट्ट असं
हम् हम्
करायच्या वेळ दोन तास भिजत ठुलं म्हणजे कापड घालून तसच ठेवलं त्यानंतर ते क आहे ना म खालबुत्यांना आपण चेचून घेतले म्हणजे म्हणजे जरा हे होते ना मऊत होत त्रास होत नाही हा म्ह ते छोटे छोटे गोळे करून म लाटून घेतले भर म्हणजे लाटेल तसे भरपूर मोठे मोठे होतात ते
होय होय
एक एक किलो मध्ये दीडशे पर्यंत होतात
हो होय जास्त होत ते खरं लाटायला जरा जास्त वेळ लागतोय
तळहाताला तेवढं पूर्ण ते मोठे मोठे होतात ना
होय होय
फॅन गाली स शिकवायचं नाही तर म बाहेर सुकवल की ते जास्त लालबडक होतात मग तळल्यानंतर
अ हो
हम
करतानाच ते म्हणजे पातळ केलं की ते सुकवून जात
हा फॅन खाली चकवलं मग ते म्हणजे जास्त काय हे सुकवायला लागले नाही एक दोन पंधरा मिनट ते एक उन्हात ठेवायचं नाही तर मग ते लाल भडकच उठतात म ते खायला पण होत नाही म ते बर भरपूर होतात ते चवीला पण छान लागतात मग असं आम्ही मूग डाळ आणि उडीद डाळ अर्धा अर्धा किलो घेऊन मग त्याच पण बनवत आम्ही घरी
पापड त्याच
पापड हा त्याच पण चांगले होतं तेच मसाला व वगैरे... अ. खार पापूड वगैरे सगळं सगळं हा त्यात घालायचं आणि दळणाणू मग ते मळून... त्या पद्धतीनच करायच त्याच पण छान होत.
हा करून बघायला पाहिजे आता तुमच्या पद्धतीने म्हणजे आम... त्याच्याकडे ते तयार पापडाचच बनवले.
हा हा ते पण छान लागतात सळीला हा हा. हो आम्ही पण तसच दऊन आता दोन वर्ष तसच बनवलंय या वर्षी तेवढं म्हणजे नंदुबाईंना द्यायचं होतं म्हणून तसं बनवलंय त्यांनी केलं नाहीत.
हा मुगाचे आणि उडदाचे दोन मिक्स...
ते आम्ही गेले वर्षी केलेलं. यंदा काही केले नाही आहेत भरपूर ते नंदूबाईनी इथ आणून... केलेलं.
हा हा हा हा.
हम्म.
हा ते म्हणजे तयारपीठ एक. प्रकारे खेळ म्हणजे तयार केले तिने ते बरं आहे.
होय म्हणजे ज्या गृहिणी कामाला वगैरे जात जॉबला वगरे अस... त्यांना वेळ नसतोय ना.
होय मग ते लक्ष लवकरच म्हणजे लगेच होतय ते मळून केल्यानंतर लगेच हा होय होय.
म्हणजे जरा वा वाळले कि मग... ते गोळे म्हणजे लागता येत नाही व्यवस्थित. होत नाही ना तेम्..
म्हणजे भरपूर प्रकार आहेत वाळव आणि पदार्थ आता पावसाळा आल्यानंतर खायला लागतो. सत्... सगळे थंडीत...
जरा चवीला पाहिजेत की.
होय होय लोणचे सगळे वा उन्हाळी पदार्थ सगळे काय काय बनवून. ठोतात.
होय भरपूर तिकट सांडगे शाबूचे सांडगे... खि्चे पापड ब... बटाट्याच्या चिप्स किस ते बटाट्याचा..
हो तर ते पण उपवासासाठी म्हणजे घरं आहे म्हणजे बाहेरन विकत आणण्यापेक्षा...
हा ते शाबू वगैरे पण खा. अन कणताायतो ना
हो सारखं नको वाटतंय ते खायला
तर मग आहे न खातच नाहीत कोण ते जरा तळणे किंवा चांगले होते डोसे जरा केले तरमाय होते
हम्म आणि काय म लिंबवाचा ते लोन घालताय तुम्ही
लिंबुवाच घातलेलं एकदा, घरीच घातलेलं अ ह्या पद्धतीनेच कि आपलं सगळं साहित्य घेऊन, मीठ मोहरी वगैरे ते लिंबू स्वच्छ हे करून पाकात घालून ठेवले हा पाकात घालून ठेवलेले ते पण मुरल्यानंतर हा साखर घालायची जरा मुरलं किंवा छान लागते लिंबू जरा आंबटच असतात ना.
होय होय.
त्यामुळे ते आंबटच लागत
लिंबावायचं पण छान लागते, म्हणजे ते आंबड गोड पण आहेत
हा छान लागते जरा असं म्हणजे पापड वगैरे सगळं जेवण ते सगळं असलं की जरा जेवण पण हेवते जरा पावसाळ्यात
हो हो ते पावसात म फक्त जेवणच म्हणजे जेव वाटत नाही होय
त्याच्यामुळे ते जरा जरा जरा ताटाला वाढलं कि मग?
हो हो आणि त्याच्याशिवाय पण जेवायला मजा येत नाही. हम्.
ओक
होय हो चालतंय मग हा काय, ठेऊ काय?